हॅलो. हॅलो आवाज येतोय का.
हा ये ग.
का जेवस झालं जेवण
हो झालं लागलं का मी लय वेळ झालं बघते तर लागत नाही.
मग चालूच आहे ते तू सबमिट नाही केलेलं. पहिला कॉल त्याच्यामुळे सेकंड कॉल येत नाही आता.
अ कोणता कॉल सबमिट
मला अधिक केल्या रिंग वाल्या कॉल सबमिट झाल्याशिवाय दुसरा लागणार नाही आता.
लागलाच नाही त कस काय सबमिट करू.
हा ते रिंग वाजलं तरी सबमिट करावा लागतो.
असं आहे का?
हा
मग काय करते?
काय नाही बसले होते. बसले म्हणजे हे बघ खाल्ले पोरांनी उठलेत दहाला. खाल्ले आणि परत सोसाट झोपले.
दोघं पन.
दोघ पण आणि मला त्यांचा मला पण झोप आलती. मी पण डोळे मिटायला आणि फोन यायला.
असं आहे का.. मग झोपमोड केली काय?
नाही. सकाळी मी उठले होते लवकरच.... पण पोर उशी उशिरा उठून खाऊन पुन्हा अजून झोपले. आंघोळीचा पत्ता नाही काय नाही.
हो काय.
हो
ललेश निवांत राहते. माणूस आंघोळ इथ कस सकाळी उठलं की लगेच आंघोळ तसं काय नसतं.
हम्म
कंटाळाच येतो असं काय पण करायचं.
हो ते आहे. ऊन काय म्हणतय? ऊन काय?
ऊन भरपूर आहे. मरणाचं ऊन आहे. तिकड?
पाऊस पडला का नाही?
नाही ना... अजून नाही पडला पाऊस.
इकड ऊन बाहेर आहे. पण घरात काहीच नाही ना वाटत म्हणजे गरम नाही होत. कस च
असंय का.
हम्म... त्याच्यामुळे एवढं काही नाही. मध्येच आभाळ येत. एखाद्या वेळेस पण पाऊस नाही अजून. हम्म... पाऊस पडायला पाहिजे बाई आता. आता पंधरा तारीख जूनचा अर्धा महिना गेला. गेल्या वर्षी काय? पावसाळा मे महिन्यातच धरण भरलं होतं.
मे महिन्यातच धरण फुल्ल झालते. आता यावेेळेस
तेच ना..
अवघड झालंच सगळं.
हा
अजून कोकणातच नाही पाऊस आला तर आपल्यात
हो तेच म्हणते अजून तिकडच नाही. तर आपल्याकडे कधी यायचा. तिकड एकदा सुरू सुरुवात झाली की मग काय नाही मग येतोय इकडं पण
हा जवळ आहे.
मग आणखी काय?
अ बाकी काय नाही ग.... आता आवरलं माझं काम पण कालपासन ते काम नाही. ते सारखं आता मोबाईल हातात घेऊन तेच बघत होते. लागतय का? लागतय का? दीदींचा सकाळीच फोन आलता. तर बघ.. तर मी म्हटलं आता मला काम आहे. मी थोड्या वेळाने बघते म्हटलं. आत्ता काम आवरली.
हम्म तस होतय रविवार आज सगळे घरीच असतील. त्याच्यामुळे काय पोर घरी सगळेच घरी बोलल्यावर पण लई राडा होतो.
हो आई अण्णा पण आले ना ते पण गावाला गेलते.
हम्म
काल चालेय ते
बर
राात्री
हम्म माे
पैशाल का माणूिक हो शक ना अ
हो येतो ना
हो का
हम् नावं नको घेऊ फोन व बोलताना पर्सनल माहिती द्यायची नसते प आपला माहिती द्यायची नाही ग ह्या कॉलवरर नावा नाहीत घ्यायची ग
अ ते हे घे काय नाही ग च अभ्यास
बर बर चा चांगला चाललाय अभ्यास पण
हो का कायड क्ला चाले आहेत ना ग
हो का
अगं श्रीचे एक जण होते ना म्हणजे त्याचे मित्रच आहे दोघ जण जुड त त मला फोन ता कुठे लावलाय वरुं न क्लास म्हटला सांगितलंय तथ लावलाय मला म्हटल्या आमच्या पोरांना आपण लावायच आहे दिवस ज लेकर म्हणतयरूनी कुठे लावला तिथंच लावायचं आहे मकाला मी मी म्हटलं मग तुम्ही जाऊन भेून्या म्हटलं त्या सरांना मी न बरोबर दिला होता सरां त्या गेल्या पण भे तल्या क्लास पण लावला त्यांनी
हा
बंद केलं ग काय झालं त्या मला आधीच मणत होत्या त्यांचे सर नसतात ना म्हट डवाय अडचण असेल जर का मला गाडी रिक्षा भेटली ना रिक्षाची सोय झाली मी लावल असं म्हटले मग कुठे रोगांसाठी रिक्षावाला यायला नकोच म्हणत होते मग त्या म्ह एक टाइम अडचण आहे संध्याकाळी जाऊन मी घेऊन येईल
हा
मग त्यांनी बंद केले अग
अरे द्या मग ते यायचे जायचीचोय नाही म्हणून बंद केला असेल
ती कायच सोयन आ मामध्ये मू
आणि त्या कस होतंय क्लासेसला रिक्षावाले जास्त पैसे घेतात आणि शाळेच्या गाड्यांना कमी घेतात म्हणजे शाळेचे मुलं भरपूर असतात ना त्यामुळे शाळेच्या मुलांना के घ क्स बोल की म द दन त तीन हजार एक एकाला मागतात
असंय का
हा मग ते क्लासच्या फी पेक्षा रिक्षाची फी जास्त जाते
हा हो तेवढा आहे
हा त्याच्यामुळे मग ते नाही परवडत शाळे हजार रुपये असले क क्ला ह डायरेक् कारण का ते म्हणतात क्लासेस ला एवढे मुलं नसतात ना मामलाच हम् एक अ दोन अ तीन पोरांसाठी जायचं बोलल्यावर परवडत
हा हा हा
त्याच्यामु केला अस ि बंद त्याला विचारायच ना कळतय की नाही काय विचारायचं घरी आल्यावर हम्म मग समजत असल्यावर काय प्रॉब्लेम नाही हम्म हम्म हम्म तीन तास असेल ना रोज क्लास तीन तास आहे का दोन तास आहे क्लास
तीन तास आहे चार ते सात आहे
हा मग चांगलं आहे ना असू द येत होत असतो अभ्यास घरी आलं की लगेच हे करायचं अ शाळेचा अभ्यास करून घ्या म्हणायचं
हम्
हम्म आणि क्लासचा पण अभ्यास असतो तो तो पण करायला सांगायचा लक्षात दच नुसती फी भरली क्लास लावला ण आप ज सं काय शिकवलय होमवर्क काय दिलाय परीक्षा कधी आहे ते बघायच सग सगळं मी काय म्हणते हॅलो हॅलो अगं मी म्हणलं मी काय म्हणते हॅलो आवाज नाही
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो